हॅलो कसा आहे. मी पण मस्त काय चाललंय.
काय नाही बसलोय निवांत.
अहो ऐका बाकी काय म्हणताय जेवला की नाय.
नाही आम्ही तुम्ही जेवला? हॅलो.
मी.
हॅलो. युवर व्हॉईस इस ब्रोकन ब्रो ब्रोकन. प्लीज नीट करा त्याला. हॅलो अरे यार व्हॉट इज धीस? हॅलो हॅलो हॅलो हॅलो. हॅलो.
हा
आऊ कुठ काय पत्ता आहे.
तुम्हीच गायब झालेला.
काय राव.
हम् मग तेच तुम्हाला माहितीय का ए आयचं जग आता इत खूप पुढं गेलंय म्हणजे आता बघा. आपण माझ्या तर डोक्यात एक आयडिया होती मी सांगू का तुम्हाला?
हा सांगा की?
म्हणजे? पण आपण असा एक ऍप बनवला पाहिजे की ज्यातून शेतकऱ्यांना मदत होईल. म्हणजे कसं माहतीय का?
हा
कि आता पिकांवर जे रोग रोग येतेत म्हणा त्या रोगाचं कारण काय असू शकतो? कुठ तो कुठला रोग आहे? हे असं फोटो क्लिक केल्यानंतर ए आय आपोआप त्याची माहिती दिल. असं असं एक ऍप बनवण्याच माझ्या डोक्यात होतं नंतर अ नंतर तुम्हाला माहितय का की कोणती फवारण्या कोणत्या टाइमला झाल्या पाहिजे तुमचं पीक कोणतं आहे तुम्ही कुठलं बियाणं कुठल्या सीझन लावू शक टेम्परेचर बघून ते ऍप तुम्हाला सांगू शकतो. कि तुम्ही आता काय करायचं
म सांगा ना आम्हाला कस आहे.
आणि उल शेतकऱ्यांना जास्त एकदम मदत होण्यासाठी बघा हे पण काय म्हणतो पण अ जवळचे सेवा केंद्र पण ऍड करू शकतो आपण कि जेणेकरून त्यांना कळून येऊ शकत. की किती बियाणे शिल्लक आहेत. एवढी पोती बियाणे शिल्लक आहे. किंवा एवढी पोती मिळून जातील ह्या ह्या प्रकारचे बियाणे आहे इथ मिळू शकत तेच सेवा केंद्रात कसं स्टॉक अपडेट त्यांच्याकडे दिलं, तर ते अपडेट करू शकतात त्यांच स्टॉक केवढा आहे किंवा अस किती राहिलेला आहे, बरोबर ना? म्हणजे खूप मदत होऊ शक ते यांनी असं माझ्या डोक्यात होतं की, या तीन वर्षात तर मी हा ऍप बनवणार आहे.
मी म्हणता हे सगळं बरोबर आहे.
ह
पण ते यूज कसं करायचं, सॉफ्टवेअर?
युज कसं करायचं तुम्हाला सांगू का मी, माझ्या डोक्यात आहे की शेतकऱ्यांना सोप्यात सोप्या पद्धतीने युज करता येईल. असं असा ऍप बनवायचा आहे की लोकल प्रत्येक लोकल म्हणजे बघा एक अशी डिस हम्म.
तुम्ही ॲप डेव्हलप करणार आहे तर, ऍपमध्येध्ये काय काय फीचर्स असणार, की ते म्हणजे त्याच्यावरून शेतकऱ्यांना म्हणजे काय काय म्हणजे किती प्रकारचे फीचर्स असणार त? त्याच्यापासून कि कसे आणि कुठल्या कुठल्या प्रकारमध्ये किंवा कुठं कुठं शेतकऱ्यांना फायदे होतील? हा हा तसं सांगा ना.
बघा म्हणजे पहिल्यांदा एकतर शेतकऱ्याची प्रोफाईल त्यांच्या यांनी अपडेट होईल. म्हणजे टाईम टू टाइम असं, असे एक फीचर असणार त्यांना मायक्रोफोन फोनचा यूज अ पट म्हणजे विना आता काय काय कशी असत्यात की, विन टाईप करता येत नाही. किंवा असं मग मायक्रोफोनचा युज कसा करायचा? हे पहिल्यांदा शिकवणार मी एक व्हिडीओ लावणार नंतर
हॅलो?
काढला कि बॅकग्राउंड ला एआय तो फोटो हे करून, चेक करून कुठला रोग आहे पाहिजे किंवा कुठली फवारणी केली पाहिजे? हा या रोगा च म्हणजे मूळ काय आहे किंवा त्या रोगावरती काय केलं पाहिजे? हा रोग कशामुळे झाला? हा हे सग
हॅलो? आवाज आवाज
ला, आणि
हॅलो? तुमचा आवाज ब्रेक होतोय या मधून मधून
थांबाह आं हॅलो?
हा बोला आता
येतोय का?
होय.
हा, मग तो फोटो म्हणजे माहिती माहिती एआय अ शब्दात पण देऊ शकेल, औषधाची नावे देऊ शकेल, परत नं तर र बोलून पण दाखवू शकेल. म्हणजे असं देणार आणि लोकल लँग्वेज मध्ये म्हणजे जस समजता येईल, तसं ऍक्सेस त्याला देणार.
हा.
तर मग म्हणजे जसं जसं डेव्हलपमेंट जर होत म्हणजे आपलं जर ऍप बघा पन्नास एक शेतकऱ्यांनी केला तर मग वापरायला लागले, तर मग आपण अ जर लाख लाखोपर्यंत जर कमऊ लाग लो, तर मग लोन चा पण एक ऑपशन त्यात अपडेट करायचा, शेत कऱ्यांसाठी लोन मग हे सगळी, अ गव्हर्मेंट अटॅच प्रोसेस असते ना
हा
स, हा आणि नंतर शेत म्हणजे एक आयकन देणार कि त्यात शे अ जवळचे सेवा केंद्र, म्हणजे त्या सेवा केंद्रात स्टॉक अपडेट म्हणून अं आता आपल्याला तर शक्य नाही ना, मग स्टॉक अपडेेट म्हणून एक अ हे असतो की, अ सेवा केंद्रात तयना, त्यांची ती स्टॉक किती राहिलाय हे अपडेट आपण अ चेंज म्हणजे ते चेंज करू शकतेत, आपल्या ऍप वरती हा स्टॉक एप् अपडेटचा ऍक्सीस त्यांना द्यायचा. आणि ते हे करू शकतात. असं स्टॉक अपडेटच देणार, आणि मग शेतकरी चेक करू शकतेत, की आप जवळचे शेवा सेवा केंद्र कुठं आहे, कुठली बियाणे, कुठलं म्हणजे किती बियाणे, किती पोती राहिले त्या बियाणीची, स्टॉक किती आहे म्हणा नंतर अ
हा हे खूप फायदेशीर वाटतेय. तुम्ही सांगताय ते तसं खरोखर बिल्ड जर तुम्ही केला ना अँप, तर मला वाटत ते तुम्हाला चांगला प्रतिसाद भेटेल.
हा, आणि मग अजून अ अजून असं, त्यात एक टेम्परेचरचं एक्से, म्हणजे टेम्परेचरचं हे देणार की आता वातावरण कसं आहे मग ता काय केलं पाहिजे, कुठल्या फवारण्या केल्या पाहिजे मग टाइम टू टाइम रिमाइंडर अ देणार आहे की, तुम्ही आता ह्या डेट ला ह्या टाइमला एक पीक लावलंय. त्याला किती टाईम नंतर पाणी द्यायचंय, किती टाइम नंतर फवारण्या करायच्या आहेत. किंवा किती टाईम नंतर अ काय म्हणतो आपण ते पीक तयार होईल किंवा हे सगळं सांगणारा असा, म्हणजे मदत होणारा अ मला वाटत की हि असं, शेतकऱ्यांसाठी बनलं म्हणजे बनवलं पाहिजे. या तीन वर्षात माझ्या, हा.
कोणत्या कोणत्या लँग्वेज युज करणार हा ऍप बिल्ड करताना?
म्हणजे, आता तरी मी मराठीतच बनवणार आहे, म्हणजे कस की पहिल्यांदा एका डिस्ट्रिकट मध्ये तो ऍप चालवून बन बन बघायचा, म्हणजे एका डि डिस्ट्रिक्टमध्ये जर चांगला प्रसिदात मिळा मिळाला तर अ हळू हळू हळू म्हणजे जास्त अपडेट आणायचे त्यात आणि म्हणजे अ आणि सबस्क्रिप्शन हे करायचे, म्हणजे काय म्हणतो की ऍडव्हान्स लेवलचं अ माहिती देणारं प्लॅटफॉर्म हा.
स्पेशल त्यात म्हणजे एखाद्या सरांकडून किंवा त्यातला स्पेशल माणसांकडून जर तुम्हाला गायडन्स हवां असेल तर, सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल असं का? हा चांगले आयडिया. चांगल्या आयडिया, आणि त्याच्यातून कसं राहील कि ज्यांना खरोखर गरज आहे तेच माणसं विचारतील, नाहीतर तुम्हाला माहितीच आहे फालतू माणसं पण काय काय उगंच खरं सांगतेय का खोटं सांगतेय बघायला पण कॉल करणारे लय असतेत. कारण विश्वास ठेवत नाहीत ओ आता, म्हणजे ऑनलाईन कशावरती माणसं
आणि मला असं वाटतय की, आता बघा की अनड्रॉइड आणि आय ओ एसचे वेगवेगळं हे करायला लागतं पण त्या अँड्रॉइड मध्ये कसं जावा आणि कॉटलीन चालतं, लँग्वेजेसमध्ये
हा
आता गुगलने काय केलंय कॉटलिन एनड्रॉइड साठी मेन लँग्वेज केली आहे आणि जेव्हा आता जुनी झाली कॉटलिन कसं नवीन आलेली नॉनव्हेज आहे तर मग आत्ता गुगल कॉटलनला त्यांचा डिफॉल्ट लँग्वेज करून टाकले तर मग मला असं वाटत की आणि आपल्याला जर सेम बनवायचं फ्लटरमध्येध्ये बनवायच असेल तर मग अ आय ओएस सिस्टीम आणि अँड्रॉइड सिस्टीम साठी दोन्हीसाठी पण सेमच ऍप बनवू शकत त पण आता बघा अ हच झ झोमॅटोच कसं आहे की आय एस साठी आणि अँड्रॉइड साठी दोन वेगवेगळे्या ऍप को कोड पण त्यांचे वेगवेगळे कि आयस सा वेगळा ऍप आहे त्यांचा झोमॅटोचा आणि म्हणजे ऍप सेमच राहतो पण कोड वेगवेगळे आहेत पण दोन्ही फोन मध्ये वेगवेगळे हे होणार सेम नाहीय त्या जे कोड असं मग ते आपल्यावर राहणार की आयओ एस म्हणजे मला तर वाटते की अँड्रॉइड अँड्रॉइड एवढं हे करावं कारण मला अजून एवढं नाही वाटत की अ आययुएस साठी जर मला असं वाटतय म्हणजे जास्त एकदम प्रसिद् प्रतिसाद मिळाला तर मग आपण आय ए एस साठी पण करू शकतो आणि डिस्ट्रिक्ट वाढवत जाऊ शको मग किंवा असं एका स्टेट आपला ऍप चालू शकतो एका स्टेट मध्ये म्हणण्यापेक्षा अजून लोकल लँग्वेज आपण ऍड केल्या तर मग पूर्ण देशात पण चालू शकतो असं असं मला वाटत हा
तुमचं सगळं बरोबर आहे आणि तुम्ही सांगितलेली माहिती एकदम चांगली आहे तुम्ही सत्यात उतरावा भरपूर जणसनी फायदा होतील असं मला वाटतं
हम्म चालते मग हा हा हा चालत ठीक आहे
आपण